हा ताई, येतोय आवाज?
हा, एकदम बारीक येतोय
हो का? आता? काय माहिती रेंज पावसामुळे रेंज इश्यू असेल.
हां ह
हा, काय म्हणता कश्या आहात?
हो मज्जेत, अरे आवाज नाही येते बरं का.
नाही का.
अ ह
मग आता येतोय?
हम्म, एकदम कमी येतोय
थांबा, मी रेंज मध्ये येते दोन मिनटं हॅलो
हां
याचा का आवाज?
नाई
येतोय हॅलो
नाही येते, नाही येते
नई येत ए? थांबा हॅलो
हॅलो
नाही येते ओ.
हा येतोय आता
आला?
हो आला आला
मला, असा ब्रेक होतोय पण मध्ये
हो का--आत
हा आता आता आता येतोय हा. काय ते रेंज इश्यू असेल पाऊस पडतोय ना हो तुमच्या इकडे पण असेल आज, हो ना खरंच आहे हम काय म्हणत्यात
तर सांगितलं असेल ना आता पाऊस
हो खरंच हाय आहे दोन दिवस तर आहे भरपूर पाऊस आहे हो दोन दिवस काळजी घ्यायलाच सांगितली हो ना हो काय म्हणता अजून
काय नाही बाबा चालू आहेत स्वयंपाक पाणी काय करायचं ठरवतेय
हो ना रोजच प्रश्नच असतो काय करायचं सकाळपासून अगदी नाश्ता सकाळपासून रात्रीच्या जेवणापर्यंत काय करायचं काय करायचं प्रश्नच आहे. त्यात मुलांच्या वेगवेगळ्या फर्माईश असतात हेच करून द्या, तेच करून द्या
पावसाळ्यात तर जास्त अजून चटपटीत लागत
म काय हल्लीचे मुलं तर हे नको असत त्यांना भाजी पोळी ह
हो अजिबात नाही कंटाळा येतो लगेच त्यांना भाजीपोळीचा.
का त्यांच्यामुळे आपलंही होतं म्हणा.
हा ते आहे पण तरी आपण एवढं विशेष आवडीने नाही खात. कधी तरी म्हणून ठीक आहे पण यांना रोज दिला तरी चालणार आहे.
मग काय रोज त्यांच्या वेगवेगळ्या फरमाईशी असतात फ्रेंच फ्राईजच पाहि ते नी काय ते बाहेर काय म्हणे तर मोमोज बर्गर हे असे पदार्थ फार हवे असतात त्यांना.
नाही कधी तरी ठीक आहे ना ते एवढं हेल्दी पण नाहीये.
नाही ना, पण हल्ली भाजी पोळीच डब्याला नाहीच म्हणतात. हे नको ते नको भाजीपोळी तर नको नकोच नको काय द्यायचं यांना रोज रोज तरी ते तेही चांगलंही नाहीे. रोज रोज खाणं त्यामुळे आपल्याला भीती वाटते पण यांना काही कळत नाही.
ह मग नंतर दिसतच साईड इफेक्ट.
हो, मग काय. नंतर मग होता त्रास पोटाचे विकार आणि काय
ह ते मॅगी बघितलं ना मध्यंतरी किती दाखवत होते. युट्यूब वर पण येत हो ऑपरेशनच्या ह्याच्यात ते मॅगी जसाच्या तस पोटातून काढले ते डॉक्ट हम्म ह
दिसत तर मॅगी फार खराब आहे पण
हो तेच ना
बापरे. म्हणजे असं ते ऑपरेट केल्यावर तसच्या तस दिसलं पोटात म्हणजे
हो म्हणजे ते पचलच नव्हतं सगळ्या अशा पूर्ण नूडल्स काढलेलं होतं डॉक्टरांनी.
अरे बाप रे किती घाण.
त्याच्यापेक्षा आपलं बगैरे आहे ना शेवयांचं बरं आहे ते पण एक मॅगी सेना तुम्ही त्याला तसा तडका द्या आलं, लसणाचा
मग काय उलट ते चांगलं आहे घरातलं शेवयांचा उपमा, खीर असं केलं उपमा तर किती सुंदर लागतो. कांदा, टोमॅटो, लसूण असा घालून इतका सुंदर होतो.
परत आपली कुरडयांची भाजी ते आपलं मा मॅगीच आहे ना इंडियन
हॅलो
हॅलो, येतोय आवाज?
हो हो येतोय येतोय हो हा हा. तेच ना आता ह्या पोरांना नको हवं असतं पण ते
हम्म
हो ना
आपली कुरडयांची भाजी म्हण ती मॅगी सारखी
हो ती तर किती सुंदर ती नुसती जरी खाल्ली तरी तर पोळी पाहिजे असं नसत नुसती जरी केली आणि खाल्ली तरी इतकी सुंदर लागते ती भाजी ते या पोरांना काय कळणार आपल्या जुने पदार्थ
सगळं मैद्याचच पाहिजे.
हो मग काय, ते गव्हाचे वडे वगैरे त्यांची भाजी कधी खाल्ली आहे का तुम्ही?
नाही गव्हाचे वडे नाही कशी करतात ती?
ते भिजवून ते मिक्सरला हे करून ते खूप असं कुरडई सारखे ती भिजवावी लागतात मग ती कुटून असे छोटे छोटे वडे करतात नुसतेच मिठ आणि सोडा घालून थोडस आणि ते उन्हात वाळवतात त्याची पण अशी कुरडई सारखीच थोडासा कांदा तेलात परतून त्याची भाजी करतात ती पण की सुंदर लागते असे छोटे छोटे वड्यांसारखे असतात आपले सांडगे वडे कसे असतात. तसे करतात गावच्या साईड ला वगैरे हो म्हणजे ती भाजी आणि ती कुरडयीची ती सुंदर नुसती जरी डिश मध्ये घेऊन खाल्ली की असं मन भरून जात. खूप खूप खूप छान लागत्यात त्या भाज्या
हा हा.
हम्म ह
अश्या त्या शी जुन्या रेसिपीज आता फार कमी ऐकायला आणि खायला मिळतात.
खरंच आहे ना आता पण माझ्या एका मैत्रिणीने मला एक सांगितलं आता आपण चिरोटे करतो तर ते चिरोट्यांच किती असतं तुम्हाला माहितीये ते साठा लावा मग ते लेयर करा तर त्यांनी मला एक अस सांगितली आयडिया की एवढ चिरोट्यांच एवढं घाट घालण्यापेक्षा खारी असते ना आपण चहा खारी खातो. तो ती चहा खारी ती खारी आणायची जसा जसा पाक करायचा थोडासा घट जसा आपण चिरोट्यांना करतो आणि तो त्या खारींवर घालायचा. आणि ती ती खायची चिरोटे म्हणजे थोडा वेळ बाजूला ठेवायची तो पाक मुरला जातो बरोबर. त्यात खारींमध्ये, आणि मग ते अगदी चिरोट्या सारखीच लागते ती म्हणजे हा म्हणजे दुसरं चिरोटे करायला एवढं हे नाही करावं लागत.
हा चांगलं आहे शॉर्टकट मग
खरंच आहे मी त्यांना तेच म्हटलं हा शॉर्टकट हे पण चांगली आयडिया कधीतरी अगदी मूड झाला चिरोटे खाई खाण्याचा. आणि एवढा घाट नसेल घालायचा ते हे बरं आहे कि पटकन.
तसेच ते दही वडे पण करतात शॉर्टकटमध्ये.
ते कसं काय ओ?
आपलं बटर असतो ना, म्हणजे आपण चहात बुडवून खातो तो.
हा हा
तो पाण्यात बुडवून अस मऊ करायचा आणि मग त्याच्यावर दही आणि मग बाकीच याची चिंचेची चटणी वगैरे अ स घालून दहीवडा म्हणून खाता येतं ते.
अरे वा ही तर चांगली आयडिया.
हा म्हणजे आयीनवेळेस असं खावसं वाटलं तर,
हा हा म्हणजे कधीतरी पटकन. मूड झालाय तर ते डाळ भिजवलेली नाहीये किंवा काय पटकन करू शकतो असं. पण चांगली आयडिया नक्की करून बघेन मी. खरंचये हम्
केली की आम्हालाही पाठवा थोडं.
हो नक्की नक्की, नक्की पाठवेन. हम् बाकी काय म्हणतात? आता काही नाही खिचडी वगैरे असंच रात्रीच. काल दोन दिवसापासन मुलीला फार आवडते माझ्या, मग तिच कधी पासन चालू होतं खिचडी कर साधी आपली डाळ तांदळाची.
अरे वा आमच्याकडेही तेचे.
ह अरे वा आणि तिला काही पापड खूप आवडतो नागलीचा मग तुला खिडचडी आणि ना गलीचा पापड असला कि मग तिला अगदी परवणीच अस ते असं छान वाटत तिला.
आता रात्रीच कस हलकं फुलकंच खावं असं वाटत ना. म्हटलं आता पाऊस वगैरे पडलाय मस्त गरम गरम खिचडी करू त्याच्यावर लिंबाचं लोणचं पाप
हो अरे वा बरं झा लिंबाच्या लोणच्याची आठवण केली मी ही काढून ठेवते बाहेर. आम्हीही खाऊ. जरा चव येईल जरा खाल्लं की जरा छान वाटत.
हम् तेच ना गरम गरम खाल्लं की आणि खरंच छान वाट
हो झोप तर इतकी मस्त लागते मग
हो आणि एरवी आ पल्याला असं गरम गरम खायला मिळतच नाही पोळ्या वगैरे करून सगळ्यांना वाढून व हे कर खिचडी कसं पट कन केली तर सगळ्यां बरोबर बसता येतं, गरम गरम खाताता येत.
पण आणि त्या वेळेवर
हो
आपल्या बायकांचं म्हणजे सगळ्यांचं झालं की मग असं आता एवढं नाही राहिलं आधी सारखं. म्हणा पण तरी करून वाढणं आणि त्याच्यामध्ये थोडा वेळ जातोच म्हणजे शेवटी आपल्या थोडा उशरानेच होतो
ह म्ह भाजी पण गरम करून नंत तर खाणं वेगळं आणि एकदम गरम गरम केल्यावर
हो गरम पोळी आणि झालेली नुकतीच झालेली भाजी ती खाण्यातही वेगळीच मजाय खूप छान वाटते ती. हो का झाल्या झाल्या खाल्ली असं खरच आहे. हो का मला फ्लॉवरची आवड ते तशी असं झाली, का अ केल्या केल्या असं खायची गरम गरम पोळी बरोबर. मग ते खूप आवडते मला असं म्हणजे घरी हम्म छान वाटत कशी खायला चांगली आयडी
हम्म
काय म्हणता बाकी अजून काय करतात तुम्ही अजून
मी काय नाही क्रोशाचे हार वगैरे बनवते
हा आरे वा
ह हा बाकी थोडंफार असं काहीतरी चालूच असत रेडी रांगोली रांगोळी मॅट वगैरे आता सध्या ट्रेन मध्ये आहे ना ते एक एक नवीन नवीन शिक लाय आवडतं म्हणजे नवीन नवीन येईल ते शिकायचं
अरे वा चांगलं आहे ना शिकत राहिलं पाहिजे खर तर माणसं
हो तेच नाही तर मग आपण खूप काळाच्या मागे राहतो ते काही तेवढच प्रयत्न करायचा सगळ्यांच्या बरोबरीने राहायचा नाही तर खूप मागे पडलो की मग त्यांनाही आपल्याला बरोबर घ्यावं असं वाटत नाही आणि आपल्यालाही एकटेपणा येतो हम्
हम्म बरोबर आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे मलाही असं काही तरी घर बसल्या करायच सुरू आता काय सुरू करायच तेच विचार करते मी पण असं काही सुचत नाही असं काय करावं हो
नाही शांततेत विचार करायचा की आपण काय करू शकतो तो मग हे करायचं ठरवलं तर मग म्हणजे काय अ असं छंद जोपासायचाय कि बिझनेस वगैरे असं काही करायचंय?
बिजनेस चा विचार आहे की घर बसल्या चार पैसे कमविन आणि थोडस काहीतरी मन ही जरा हे होईल बवा तेच, तेच नाही तर चालूच राहत आपल्या बायकांच जरा हो जरा चेंज असं काहीतरी विचार चाललाय काहीतरी करू अस हम्म.
आता फूड मध्ये पण आहे म्हणजे कुकिंगची वगैरे आवड असेल तर मग.
हो. कुकिंगच तर करतो म्हणजे घरी चालू असतं तेवढंच पण आहे आवड पण आहे त्यात. करू शकते बो असं.
हा कारण कोरोना पिरियड मध्ये मग घरगुती यायला फारच मागणी यायला लागली ना. त्याच्यामुळे मग आहे तस त्याच्यात पण स्कोप आहे.
हा म्हणजे घरून असं जेवण बनवून वगैरे.
जे जास्त खूप नाही बनव्हायचे पण एखादि रेसिपी ज्याच्यात तुम्ही मास्टर असाल म्हणजे अस अ वडे नंतर काहीतरी असं इडली सांबार वगैरे अस छोट्या, छोट्या पार्ट्या असतात ना पिसेस मध्ये मग तशा घ्यायच्या छोट्या छोट्या पार्ट्या अस. असं जास्त पदार्थ नाही करायचे हा.
हा तेवढंच थोड, थोडस.
हा म्हणजे आपली स्पेशालिटी काये.